हा.
काय रे? फोन येणार आहे असं ऐकलं.
वय जरिसर चालूहाय जरा बघायचा. या एक पुढच्या महिन्यात तीन घॅयचं चाललय. नाही तर मग काय ऑक्टोंबरला तीन घ्या तसं त्याचंही काय फोनच घेवू शी वाटालाय. त्यावरच बघायच चाललंय माझं. आयफोन कोणता घ्यायचा ते. सेव्हेन्टीन आता एट्टीन लाॉन झाल्यावर सेव्हेन्टीनची प्राइज कमी होणार ना.
त्यामुळे हा जरा विचार आहे की, सेव्हेन्टीन घेऊया. काये परफॉर्मन्स कमी हायती रे. टाईमनुसार म्हणाय गेलं तर तर कोणता पण घेतला सॅम संग व्हिओ तर ए टू झेड तर घेतलास तरी टाईम नुसार पहिल्यांदा चाल तोय त्यो. प्रिमियम पण आहे सोड चांगली खरं. तो पण टाईम नुसार जरासं डरेट तेच इफिशियन्सी कमी होत्या, परफॉर्मन्स तर पूर्णच कमी हळूहळू माझा सुरुवातीला कॅमेरा कसला होता. हे जातात चार वर्षानंतर न कसला बाद झालाय. असं झालं या वर्षीला झालं तरी आता चार वर्षे. या वर्षाला म्हणतो या फोनला.
अंड्राईडचा चा विषय हुतोय तो
नंतर न ती पूर्ण कॅमेरा पण धर, सगळंच बाद होतंय ते. म्हणाय गेलं तर
तुला कॅमेरा म्हणला असं मग गुगल पिक्सल चांगला येतो परफॉर्मन्स येताय ये बर
गुगल पिक्सल पण हाय सोर
कॅमेरा रे कॅमेरा ते आयफोनलाय कि नही? ते दुसऱ्या कुठल्या फोनला मिळत नाही बाबा.
हा गुगल पिक्सल टिकून राहील सोड, काय सीन नाही यात. खरंज ह्यो कॅमराय कि नय दोन मिनटं अं.
ना सत्तराची प्राइस खाली येते. डायरेक्ट एटीनाच शोधायचा. हॅलो.